हॅलो
हा मॅम बोला ना कश्या आहे हॅलो
हा मॅम आवाज येतोय तुम्हाला
मला येतो आहे मॅम कशा आहात
हा मी ठीक आहे नमस्कार मॅम
नमस्कार मॅम नम
हा तर मी सांगत होती की आपण एक सॉपिक वर बोलू म्हणजे गावा पकडचे आणि शहरामध्ये फरक काय असतो हा टॉपिक व बोलू आपण
हो हो चालेल ना मॅम
हा तुम्हाला ऐकू येत आहे का मॅम हॅलो
तर मॅम तुमचा आवाजही येतो आहे
आम्हाला थोड कमी येतय म्हणून
अच्छा अच्छा आता
तर मी सांगत होई ना हा हा रेंज प्रॉब्लेम आहे ना याच्यामुळे हा मॅम तर सांगत होती की हम्म तर मी सांगत होते की अ शहरामध्ये आणि गावामध्ये काय फरक असतो म्हणजे गाव मध्ये हा तर हा टॉपिक वर बोलू आपण कि गावामध्ये खूप गावामध्ये खूप म्हणजे अ सगळे अ वातावरणचा फरक असतो म्हणजे सगळे गोष्ट फ्रय का
बरोबर म्हणजे आपण गावाचे प गावाचे साईड इफेक्ट्स पण असतात आणि हो आणि गाव जर बघितलं तर राहण्यासाठी एकदम योग्य
योग्य आहे वातावरण सगळे चांगले असत हवामान सगळे चग अस तर शरामध्ये हा तर शरामध्ये न हे सगळे घरामध्येच बसावं लागत आपल्याला हा
हो ते तर आहेच पण मग म्हणजे मी लहानपणी राहिली आहे गावात आणि आता मोठ्या झाल्यावर सटी म म्हणजे मला त डिफरन्स खूप याच्या तिथलं तर तिथ गावात राहून आपलं लॉस झालेलं आहे आणि जेव्हा सिटीत आलं तेव्हा कळतं की अरे नाही एज्युकेशनसाठी तरी सिटी ही मस् ते
हो आणि गावाकडे गावाकडे म्हणजे लोक सगळे शेता करत शेती करता म्हणून ते पावसाचा वाट बघता आणि म्हणूनच त्यांच्या शेतीच काम सुरू होता अजून काय पाऊस नाही पडलाय म्हणून ते घरातच बसले शेराचं त्यांचं रेग्युलरच काम काम असतना ते जना री बसावं नाही लागत म्हणून ते रेग्युलर काम करत शहरामध्ये
हो ते तर आहेच हो बाकी अजून तुमचं काय चाललंय
ठीक आहे मॅम हे गावाकडचे आणि शहरामध्ये खूप फरक असत सायाच्यामुळेच
हो आपल्याला म्हणजे ते दोघ साईड बघित ते तर राहण्यासाठी गाव एकदम योग्य आहे. आणि जर तुम्हाला प्रगती करायची आहे.
आणि सगळे एकत्र म्हणजे गावाकडे सगळे एकत्र पण बसता मस्त बोलता चालता शहरामध्ये नाही भेटत पण नाही सगळे आपल्या बोलायला चालायला सगळे हो
तो एक जिव्हाळा असतो ना जिव्हाळ्याचे नाते
ते गावाकडे असत ते शहरामध्ये नसत
हो ते तर आहेच
हो
हो हो
थँक यू मॅम तुमच्याशी बोलून मला खूप चांगलं मिळालं धन्यवाद
पण मला पण छान वाटलं मॅम थँक्यू येस मॅम. येस
हा